हॅलो. हॅलो हॅलो हा येतोय आवाज
का येतय ना आवाज
हो येतोय येतो आहे बोला ना हो हो येतोय येतो आहे.
काय म्हणता हो बोला नमस्कार
नमस्कार नमस्कार आवरलं सगळं काम पास वगैरे का? पाऊस जोरात एकदम हा
हो पाऊस खूप जोरात आता थांबलेला होता.
हां हां
हो. हो हो हो नाही आम हो हो आमच्याकडे पण चालू झालाय आता हम्म तेच ना आता थांबतो परत येतो आता भरपूर पाऊस चालू झालाय आता.
हो ना खरे आणि पावसाचं म्हणजे? असं बाकी पण खूप प्रॉब्लेम होतात ना भाजीपाला घ्यायला वगैरे
सगर्वच हो नाही जमत ना हो
नाही हां
हो ना तेच ना आमच्याकडे पण तसच प्रॉब्लेम भाजीपाला मिळतो पण मग सगळा ओला असतो ना. हम्म. चिक झिकझिक. आस्त ते. म्हणजे असं पाहिजे तसं नाही. आणि महाग भेटतो, आता जास्त.
हो बरोबरय किंवा मग मॉलमधून. हा.
मॉल मधून वगैरे. पण मॉलमध्ये कस ना, एसी मध्ये असतो. त्याच्यामुळे असं वाटत खराब होऊन जातो नंतर लगेच. असं, भाजीपाला मार्केट मधूनच घेतलेला चांगला. नाही का?
चांगला असतो.
होओ. तेच.
कलासा असं चांगलं मिळत नाय ना इव्हन मार्केटमध्ये पण असं चांगलं मिळत नाही आहे असं त्यांनी काय असं बरस काय काय इंजेक्श शन्स वगैरे पेस्टिसाइड केमिकल है ना ते देऊन हो ना त्या
आता काय किती किती आपण किती बघणार किती शोधणार हम्म जातच आपल्या पोटात ते नाही का हो कारण आता हा भरपूर निघाले नाही का आ ता शेतकरी आता किती केलं तर त्यांना आता म्हणजे ते पैसे दो पैसे त्याच्यामध्ये भेटण्यासाठी ते पावडरी वगैरे केमिकलचे ते मार ताच फववरताच नाही का थोडफार असतच ते आता हम्म.
थोड्या प्रमाणात ठीक आहे पण काही काही खूप अतिरेक करतात. म्हणजे त्याचा आपल्या तब्येतीवर परिणाम होतो नाही का.
तेच ना आणि मुलां ला जास्त ना मुलांला छोट्या मुलांना जास्त त्रास होतं त्याच असं होतं हम्म.
आजकाल डॉक्टर पण सांगतात डॉक्टरांकडे गेलं नाही की ब आम्ही तर घरचाच खातोय काही बाहेरच खाणं नाही काही नाही तरी कसं काय आजारे पडतात बवा काय होतं तर डॉक्टर हा तर ते तेच म्हणतात की हे आपण जे खातो ना ते असं चांगलं नाही म्हणे पेस्टिसाईड वगैरे तया भर पुर असता हा ओरिजनल नाही मग त्याच्यासाठी म ते म्हणतात ते सेंद्रिय खतामध्ये पिकवलेल्या भाजीपाला वगैरे आपण खायला पाहिजे असं हा.
ते चांगलं असतं खालेला आता ते कुठे मिळणार आता स्वतःची शेती असली तर आपण लावून करू शकतो नाही का आपल्या स्वतःसाठी असं.
हो हो.
असं पण आता हा आता एवढं नाही करू शकत आपण नाही का प्र प्रत्येककडे जाता आपण सिटीत राहतो आपण गच्ची वर वगैरे आपण लावू शकतो नाही का ग तिथली बाग वगैरे म्हणतो तशी हा गच्ची वरची बाग करू शक तो हा करू शक ता आपण लावू शकतो ते कोथंबीरी वगैरे आपल्याला रेग्युलर लागणारी कोथंबीर असते नाही का.
ए हा.
हो कोथंबीर लावली वगैरे ती पण उपयोगाचे ती बी थोडी मेथीची भाजी वगैरे असं काही वेल वगैरे लावले ना
ते हा.
केचा वेल दोड केचा वेल वगैरे. ते पण छान हम्म फक्त स्वतःच पाहिजे असं घर मस्वतःच असलं का म ते लावता येतं पण बिल्डिंगमध्येध्ये असलं फ्लॅटमध्ये तर नाही पॉसिबल होत. ते लावायला नाही का असं आहे.
तरी पण बिल्डिंगमध्ये आपण आजकाल करू शकतो, छोट्या गॅलरीत सुद्धा आपल्याला लावता येतात.
हो-हो, गॅलरीत तर हो, वेल वगैरे लावू शकतो, आपण थोडेसे हा. सिस्टमॅटिक केलं तर छोट्या जागेत पण आपण करू शकतो अरेंजमेंट नई का? करू शकतो हो. हम्म. भारी वाटतं ते नाही का नॅचरल वगैरे असं, मला पण आवडतं. तुम्हाला आवडत झाडे लावायला? हो. लावायला आवडत का? हो. हम्म, मला पण आवडत. बघायला पण छान वाटतं, नर्सरी मध्ये नाही का किती छान-छान प्रकारचे फुलं असतात. होय. हम्म.
त्याला फळं वगैरे लागले का
छोटे-छोटे हो आणि नर्सरी मधले जे झाडं आणतो ना आपण, आंब्याचे झाले किंवा कस कुठले पण ते येवढे येवढेशे असतात, पण त्याला अशे फळं आलेले असतात ना भारी नंतर आपण जर आ- आणून लावले ना ते खूप विशेष वाटतं बई, एवढे, ऐवढ्याश्या झाडाला एवढे मोठे फळं आले नाही का?
हो आणि ते खूप सुंदर दिसतं आपल्या घरी. ला फळं आले ना अशे ताजे आणि अशे मस्त मा छान दिसतात अगदी-अगदी. हो ना, हां.
छान वाटत तसं मला पण आवडतं झाड घरी लावायला? फक्त ऐवढंच का जा-जा ला दा म्हणजे जागा नाही आपल्याकडे लावायला, आमच्याकडे असा प्रॉब्लेम ये. जेवढं गॅलरीच थोडेफार लावलेले ते हाय आपले-आपले तुळस वगैरे. शो चे झाडे छोटे छोटे हो. हम्म. मेन प्रॉब्लेम म्हणजे कसं असतं माहितीय का आपण फ्लॅटमध्ये राहतो फ्लॅट सिस्टीम हे आता वरतून आपण झाडांना पाणी टाकलं त खाली पडलं का खालची लोकं ओरळता. पाणी कशाला टाकता मग म ते आपल्याला रात्री रात्री टाकावं लागतं कधी- कधी.
हो तेच ये आमच्या घरी पण तोच प्रॉब् लेम व्हायचा वरून आपण पाणी टाकलं का हा. पाणी वगरे असं घाबरत, घाबरतच टाकावं, टाकायला लागतं खरंय.
छोटासा एक ग्लास पाणीच टाकावं लागतं, जर जास्त टाकलं तर ते खाली पडतं. आमच्या ते इथं खाली फर्निचर च शॉप ऐ ते कायम राग बोलतात तुम्ही ना थोडं पाणी टाकत जा, थोडं पाणी टाकत जा. मा
आमच्या, खरंय आमच्याकडे पण
ना. हं, भारी वाटतं म.
भारी वाटतं बरोबर ऐ, हां तसं मी मागे ना मिर चिचं झाड लावलं होतं. इतक्या सुंदर मिरच्या आल्या होत्या त्याला कि असं वाट च किती असं ओरिजिनल वाटतच नव्हतं, असं प्लास्टिक सारखं असं मस्त दिसायच्या इतकं सुंदर दिसत होते ना, असं मग छान वाटायचं. टोमॅटोचं लावलेलं, असं माझ्या मुलांना पण जरा आवड हे ना.
हो- हो- हो, आणि ते विशेष वाटतं नई काव साप आपल्या घरी आले ते असं नाही का, शेतातलं बघतो आपण आणि डायरेक्ट आपण घरी
घरी ते हं अ हो ना, असं म्हणजे त्याला फारस ते अगदी दोन-चार जरी टोमॅटो आले तरी मुलांना ते बघूनच इत कं खुश व्हायचे, ते रोज बघायचे.
हो. खूप छान वाटतं, हम्म छान वाटायचं हो. तेच ना, मला पण आवडतं ते आणि छोट छोट्या मुलांना कसं अं काहीतरी वेगळं वाटतं नई का हे आपल्या घरात आले, आपल्या गॅलरीत लावलेय झाड. नाईगा असं वेगळं विशेष वाटतं काळजी घेता पाणी टाकत. हो.
ठेवायचं थोडं हलवायचं त्याचं व्यवस्तित.
हॅलोए तुमच्या तिथे हाय का जागा लावायला?
जागा म्हणजे टेरेस मधे आपली असते ना थोडीशी जागात. तेवढीचए पण म तिथेच अशीचअ अशी. छोटे छोटेच झाडं लावले, मोठे तर लावणं काही शक्य नाही कुंड्यांमध्ये लावता येतात. थोडेफार फुलझडं.
हो हो गुलाबाचे फुलं वगैरे होओ माझं तर सगळ्यात फेवरेट. निशिगंध आणि मोगरा दोन झाडांचे खूप आवडतं मला आणायचंय मला ते पण. मोगराचं रोप लावू म्हटलं आपण असं वेळच.
तूमची माझी आवड सेमच. तुमची माझी आवड सारखीच मला वाटते मला पण ते फार आवडतात. मोगरा तर म्हणजे अगदी खूपच आवडतं मलां. वास घेत राहाता मग अगदी अगदी. हो म्हणजे मी . बा जाते ना तर ठिकाणी असे मोचे विकत असतात.
वाज घेऊन हो मी तर खूप . म्हणे ना आमच्या तिकडे आम्ही पहिले फडकार . कॉलनीतले घर असतंना कॉलनीत राहिलेलोय ना मी. तिथे पण पायर इतके झाड असायचे ना. तर चोरून आणायचो कधी कधी एवढे मोगराज. एवढी म्हणजे कॉम्पिटिशन लागायचे आमची बरोबरच्या मैत्रिणी वगैरे असल्या तर. पण ते झाडांना पहिले का . ट्याच तोडूनच घेवाय की असे वाईट वाईट मस्त त्याचा वास एवढा छान. हम्म आणि त्या नीशीगंध पण एकदम भारी. निशीगंड थंड थंड आणि वास पण किती सुंदर असत त्याचा. रावा नाही का नाकातून त जाऊ य तो असं असं वाटत. एवढं बर हम्म दोन झाड हम्म.
शिकायला असलं ना तर एक एका जरी माणसाकडे असल ना.
हा जातोच हो. किती छान वास आलाय आणि खूप फ्रेश वास आहे दोन्ही फुलांचे. वाटतं रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं एकदम. हम्म खूप आवडतं मला ते लावायचंय मला ते. आठवण नाही मोगराचे वगैरे. नर्सरी मधूनच अनू म्हटलं आता ते छान उगतं नाही काशी त्याला कुंड्या वगैरे. त्याच्यासाठी असा वेळ काढून जावा लागेल स्पेशल गॅलरी लावायला.
हा आणि त्या लोकांनी कस ते छान त्याच असं केलेलं अस.
सांगता ते हो सांगू पण सांगता पण ते ना काय टाकायचं वगैरे असं.
तर ते अ छान वाढतात आपल्या घरी नाहीतर मग आपण हा. असेच लावले तर मग ते नाही त्यांना.
हं, त्याची आयड्या नसती ना आपल्याला, त्यांना पोषण काय द्यायचं असतं, त्याची आयड्या नसती. ते ना, तसं नर्सरीमध्ये ते लोकं बरोबर सांगतात का, हे टाकत जा, ते टाकत जा, एवढं पाणी टाकत जा. छान वाटतं रोप, किती छोटे- छोटे असतात पण त्यांना फुलं किती असतं नाही का. तरी मंग, म त्यांना तस खाल् दे, खाद्य दिलं जात नवं असं हाय, जस आपण खातो, तसच त्यांच असतं, आपण कस सिस्टमॅटिक खाल्लं का आपली हेल्थ चांगली असते. तस झाडांच हेय, तसच असत हो. ते. हम्.
छान, छान. मी पण आता आणाल ते मोगऱ्याचे नेहती ते मोगऱ्यान लावावे वगैरे, हा फुल झाड. छान असतात हां.
चालेल मग ठीक हेय, बोलते मी नंतर. हो, हो चालेल चालेल. ठीक हेय. थँक्यू, हो बाय हम्म.
परत तुम्हाला करू का?
हो, हो चालेल, चालेल हो.
होय करी.